हा, बोला.
हॅलो! काय-काय करायलाय? काय करायलाय?
ॲप्लिकेशन मध्ये गेलोय आता, आणि तुमचा ते नाव टाईप केलय आजू
बरं, आता डिलिव्हरी कुठेय?
डिलिव्हरी येथे ना नागाव तारका ला.
बरं - कुठल्या? मी तर बुधवारपेठेत आहे. इकड आलोय, जरा विझिटला. कुठल्या- कुठल्या टाईपची डिलिव्हरी देताय? तुम्ही
आम्ही हॉटेलच्या, सगळ्या प्रकारच्या आम्ही डिलव्हरी देतो.
बर - कुठली, कुठल्या एरिया असतोय? तुमच्याकडे हॉटेलचा.
आमच्याकडे हॉटेलचा सगळ्यात, अ... सयाजी आहे. परत अ... आणि सगळी हाॅटेल आहेत बर्यापैकी
बरं. रिपीटेड सगळी हॉटेल्स. बर, ती म्हणजे - नॉन व्हेज- व्हेज सगळ्या प्रकारची डिलिव्हरी.
मी सात वाजल्यापासून, अकरा वाजेपर्यंत काम करतो. तीस किलोमीटर. वीस किलोमीटर चा एरिया असते आमचा. ह..
बर बारय की. तरीपण भरपूर कव्हर होत. नाही माझ झालंय मी थोड्या वेळात निघणार आहे. असं आहे. तरी आता पर किलोमीटर कसं कस काय काय असतंय.
पर किलोमीटर दहा रुपये किलोमीटर आहे आम्हाला.
होय.
हा त्यापं.. होते सत्तर, ऐंशी किलोमीटर होते.
बर. भारी आहे की चांगलंय
दिवसभर काय की दिवसभर येतो पण आता काय झालंय.
नाही काय कामात असल्यामुळ ते हे झालं मी तुमच्याकडे आलेलो दुपारी कार... तुम्ही काय कुढ अ... समोर होतो तुमच्याकड तर म गेलेलाय. हम्म, मग हे आज विषय झाला म्हणजे ते चंदु... पण गेलेली हे कुठे डिलिव्हरीला ते.. कोण एक माणूस आलं ते गाडीला धडकलं त्यामुळे ते पुढचं हम.. चंदुजीवंडला. दोघ जण तिकडे ते पॅंडे ला आत गेले, हम्म. मग ते पॅंडल आत गेलेलं तेच की माझी.. डिलिव्हरीची तथेते मग ही गेलेली य... अ जवळ जाईना दोन तास तिथच गेले. मग ते करून म सहा वाज... आली मग सहा वाजता मग आजिन कुठं मग पुुढचं मला पण परत काम होतं.
पलो माणूस येना होता आणि मी म्हणलो काय.
नाही तुम्ही गेलेला म्हटलं मी आ येऊन गेलोत.. परी मी कसा असते अडीच वाजता दुकानातन बाहेर पडलो.. मी कनी मी चार वाजता येते मग मधल्या वेळेत कुठं मी येत नाही मग परत चारला मी ऑफिसला येते. मग आडिच ते.. तर निवान घरच काय काय असते घरात गेले की एक त अर्धा तास लागते सगळे जेवून आवरुन... पण सगळे..
यावरला.. त्यामुळं हे आणि दुपारी पण काय का कामा नसत्या त. हे चंदुकन, हम्म. त्यामुळे काय संध्याकाळ परत चार नंतर हे इकड तिकड जायचं याचं चालू होते.
हा हा.
त्यामुळं अं.. काय आणि स्यच कस ते चंदू साडे करावास्था येते मग तिथन कसं आता... त्याला आता आठ वाजता सोडला त्याला.
हा.
म्हलं आता बस म्हणले. असं आहे त्याला जास्त फिरवायला पाहिजे उगेच काय नाही तर बसून हे काय का उपयोग नाही. हम्म, काम राहिली बाजूला ते विशय दुसऱ्यावर.
सकाळी सकाळी आकरा साडे आकरा वाजता आली.
हमं. असा आहे आता परवा दिवशी पण तुमच तुमचं पण मटेरियल आले ऑर्डर मी निलेशला सांगाले मी जाणार आहे अमित कड जाताना देतो त काय तिथं काढून मट काढायचा विझ विषय नाही चंदू ची वाट बघत बसले अरे म्हटलं मी मग चंद आल्यावर म्हंलं मी काय विषय बोला म्हट काय करून दे जाऊन
हा हा
मग तिथे येऊन तुमच्या इथे टाइमपास करत बसली एकिक असं झालेलं त्यामुळं आणि परत इथ ऑर्डर आली मग दुसरी ऑर्डर मी परत गेल्यानंतर दुसरी ऑर्डर दिली हा असं झालंय यात कसं होतंय पावसाळ्याच्या ह्याच्यात ऑर्डर आल्या ना माणस स हे असतेत ओ, लगेच डिलिव्हरी इकडे तिकडे द्यायला लागते.
ते बरोबर आहे की, लगेच दिल्यानंतरच सगळ्या गोष्टी होत्यात. पुढं वरडत नाही हो ते.
होय, आणि कसंय आता पावसा आला की नाही ब्रेक बदलणे, ब्रेकपॅड बदलणे कुलंट हे ते झालंच आणि वायपरला आता जास्ती असते सगळी आले की नाही वायपरच
आता चालू होतंय बघा, पाऊस जरा झाला की नाही वायपर वायपर, बदलायचा काय तिच वायपर असं होतंय.
हा
त्यामुळे वायपर अ आता लागतयच ते सगळे आणि आणले की नाही पहिला आपण गाडी बदलताना वायपर बघायची आणि बदलून टाकायचे.
ते काय सुरवात आम्ही वायपर पासूनच करतोय आता. त्या काय पर्याय नाय या
वायपर ब बदलले बदलणं गरजेचं आहे.
आ?
किती वेळ थांबणार?
थोड्यावेळात निघणार आहे मी.
हा.
अजून आहे एक दहा मिनटं तर आहे.
दहा मिनटं आहे?
होय. उद्या काढल्या कुठल्या गाड्या तुमच्या?
उद्या माज्याकडं स्विफ्ट एक आहे.
हा
हम्म हम्म तुमच्या सरांनी इलेक्ट्रिक घेतली होय ती?
बघितली?
इलेक्ट्रिक ती, स्कूटर गाडी टू व्हीलर, नाही नाही काय
तुम्हाला तुम्हाला कसं कळालं?
कळालं म्हणलं कुणाची काय नाय म्हणला सरांनी घेतल्या.
हे सराच्या पोरग्याची, विदाउट नंबर प्लेट विदाउट ए जीओ नंबर ये ये सर पोरग्याला कुठे कॉलेजला इकडे य ना जे वी प्रसाद जवळ आहे, सायकल मारून ते आपण सरांच्या घराला गेलेलो का?
नाही, व्यायाम पाहिजे खरं पोरांना या वयात आता आमच्या पार्थची बघितली ना सायकलवर नाही इकडे तिकडे फिरतेय म्हणून ते तब्येत कस झाल्या.
ना हा, फिरणं पाहिजे. आता कसं झालंय पोराना शाळेतली पोर सुध्दा ती कमी ह्याची हेजी गाडी वापरतात इलेक्ट्रिक.
दे ते त्यांना दे. जाऊ दे जाऊ सांगतायेत नाही काय नाही बघा साठ, सत्तर किलो मीटर जाते.
होय.
त्यातलं मला एक जण म्हणत होत की हेन होत्यात की इथं आहेत दहावीत देणारी त्यातील अरे कोल्हा कुठं जे त्याचे चार गुंठा द्याचे हाईत की.
होय.
दोनच गाड्या त्यातल्या शिंदे घाटात सकाळच्यान तसली गाडी तीथेच होती.
का आपण तरी
होय, होय. हॅलो.
प पेट्रोल काय परवडना झाले ओ.
ते हे. कोल्हापुरात ते प्रोजेक्ट केल्यात ते ते.
हम्म.
होन आता
हम्म. तुमचं काय काय झालं गाडीचं
ए पण जमत नाही ना खाली थांब तेला दे.
हा.
रस्तावर कुणाला बोलवु संपल्यावर बॅटरी
मग नाहीतर मग हे जी आता टीव्हीएसची ज्युपिटर गॅसवरची येणार आहे ती पण चांगली आहे.
कुठली?
टि व्ही एस ची जुपिटर गॅसवर ची ती आल्या ती सी एन जी
ऐंशी वर्षांची
ती चांगली आहे बघा सी एन जीत चांगली आहे तिला काहीतरी अडीचशे किलोमीटर काहीतरी अव्हरेज पडते.
होय. हे पेट्रोल आणि गॅस असं दोन्ही मिळून. तरी पण परवडते हो.
तो उपयोग तर कराय पाहिजे टिकीट अ किती आहे. हेला ऍक्चुली हेला गाडीला होतय गॅसकीट फायर काय चार हजार रुपये मध्ये.
हम्म.
ही अता डुएट हाय कणी हिथंन गॅसकिट करून देतो म्हटल्या इथं की एकट चार हजार रुपये द्या. ते शेवटी तेवढंच तेल.
खरं गॅस भरायचा अवघड आहे ना ते फिलिंग करायचं.
त्या पण दरात ते पाहिजे का नाय तिथ.
नाही काय ते घरात भरायचं उवघड हो ते शेव ते. ते अ हेज्यातन भारी पंपाच असते ते रिप्युटेड येणार ओ आहे ना ओ डायरेक्ट अपरूड
ते कायमचच आसतय पण
हम्
त्याला गॅसकीट कोणत्या कंपनीच आहे इथं... असा ईश्यू
हा खरं जे जे आता गाड्या घेतल्यात ना इलेक्ट्रिक त्यांना त्यांचं रिव्ह्यूज बघितला की रिव्ह्यूज चांगले आहेत सगळे असं काय नाहीय म्हणजे किती वर्ष आता ईथ आमच्या पलीकडं आहे ते चार वर्ष झाली तेला तीन तीन वर्ष तर होऊन गेली चेतकला
हा
चांगलं हाय
अन मग
हम्म
आखेर तक
चालेल ओके
उत्यानं घेतली होती ना आपल्या
हा